ह
हॅलो
आवाज येतोय कमाजात
येतोय मला तुझा आवाज तुला येतोय
हो तर झालं का जेवण वगैरे झाले
हो बाई झालं
हम्म
तुम्ही तुम्ही काय आज मासेे खाल्ले असणार
हा मासे होते आज
कुठले मासे होते
बारीक मासे होते
बारीक मा आणलेले होते
ते फक्त आईल आणि तुम्हालाच आवडत हा नाही उभ पातळ रसा केला होता मस्त पैकी साह विष ने बी काला करून खाल्ला आम्ही रसा रसाचा बाकीच्यानी मासे खाल्ले मग
हा तुम्ही सग वळे रस्ता वालेच
आम्ही रस्सा वालेच
हम्
काणी हम्म आज मु
हे दोघं काय करत आजारने काय नाहीघ ऑफिसलाच बसलेली होती
हम्म हम् हम् साहआ आणि विश हा साऊ आणि विशा आता जेवण संपवलं दोघांनी
एवढा उशीर किती मासे खात होते एवढे
तेच ते सार सारच काला करून दिलेलं होतं तेवढंच टाइमपास चालू होतं त्यांचं वालं
सवल होद्या सुट्टे ना
मग सऊला उद्या सुट्टी आहे विशुला शाळा आहे मला बी नाहीये बाई मला बी ते लग्नासाठी त्याच्यामु सुट्टीने दिली त्यांनी
हो का नंतर भरून काढणार आहेत का तेी
हा भरून देणार मला जावं लागेल तिथं म्हटलं साडे ततीची नऊ सव् नऊ ला आहे मी साडे अकराचं नाव सांगून आलेल
बरोबर
ह मग जाईल मग हा बारा वाजता जाईल मग
बरोबर
आणि हा ती सु्टी म देणार एक बर नंतर मग तिचं लग्न वेग्न लागलं का आज, मंडप टाकला गेला आजपासून नाचायच चालू करून दिलंय पोरींनी कोण कुठं नाशता कोण हो ना हो ना
हम् कोणाच्या गोळ्या घेतल्या नाही गेल्या खाल्ल्या नाही गेलं जास्त क खाल्लं गेलं व कमी जास्त नाचण्यामध्ये काय पण व्हायचं त्यां
हम्म म काय म्हणता आमच्याकडे तेच आहे पोरींना सांभळायचंय कारण की, बाहेरचे लो जास्त येणारे जाणार राहतील म्हणून लक्ष ठेवण्यासाठी सगळा बालगृहाचा स्टाफ आहे बाकी मग शिक्षक लोकांना तिकडं बाहेरच आवरायला लावलेलं मग त्यांना रांगोळी पासून सगळं सांगितलं ना सजावट वगैरे त्यांच्याकडे देऊन दिलेलं आम्हाला फक्त, पोरींच्या तयारी आणि पोरींना सांभाळायचं
बरोबर काय
तन हम्
कारण की कसं बाहेरचे लोक राहतील ना बाहेरच्या लोकांसमोर कसं आणि बाहेरचे पण लोक किती चांगले राहतात कि ति नाही एक तरर कोणाला सांगता येत नाही त्याच्यामुळे
हम्म आणि कोणी नाही तर कोणी येतच रा ना कलेक्टर मॅडम बी येणारे म्हणे लग्नाच्या आधी येणारे फेरी येत येणार म्ह ने कलेक्टर मॅडम आमची बी आणि त्यांचाच बर्थडे आहे काय वा तर तर त्याच्या मुळे बावीस तारीख धरून घेतलेली ते त्यां हा हा आणि ते काय पाच कार्यक्रम करताना त्यांच्याकडून तर मग ते प ्र लग् समारंभ तिथ ऑफिसला वेगळं होणार आहे तिथं अजून लग्न म्हणजे इथ वैदिक लग्न होणार आहे सकाळच
आणि नंतरच लग्न मग तिकड होणार आहे तिकडं
वैदिक लग्न म्हणजे ते कोर्ट मॅरेजच करतील ना
नाही हा ते कोर्ट मॅरेज तिकडडे होणार आहे सगळं ते मोठे मोठे साहेब वगैरे येतील ते, सी ओ साहेब वगैरे सगळे तिकडं येतील आणि इथे तर हा हा ते तिकडं होईल ते तिथं आहे म्हणे त्यांनी केलेलं हॉलबुक वगैरे त्यांनी जिथं असेल तिथे ते सगळं त्यांच्याकडून नेमकते हा हराजशे हा हे वैदिक पद्धक हे आपलं साध लग्न मग सगळे साथ फेरे वगैरे ते जे असत ना ते ते सकाळचं ते लग्न सगळे पूजा पाठ हं पूजा पाठ वगैरे मंगळसूत्र म्हणे मंगळसूत्र तिथं आपल्या मंदिराच्या पुढे टाकलेलं आहे मंडप तिथं होणार आहे
हम्म बाईंना बी बाह्या आम्हाला बी एखादं गाणं सुचवा म्हटलं तर एकट कुठं नाचत एकुठंच जास्त जाऊ द्या म्हटलं तिकड ते गाण सांगून देऊ आम्हाला वेळच भेटला नाही म्हटलंं
असं नाही का हम्म
एकमेकांवर येत असतील तर काय कोणी जबाबदारी घ्यायची नाहीत मग मागे नाही
तेच ना रिकाम कोण एक म्हणत अशी नाचीवील तशी नाचील एक म्हणते तूच पुढे दुसरी म्हणते त त्यापेक्षा ना ते डान्स करणं बी नाही आपल्या बाह्या बघा ते अशा नाटके त्या यांनी शिक्षकांनी केलेलं आहे डान्स मस्त के बसवलेला आहे त्यांनी
मस्त गाणी बी घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी चे गाणे घेतले गेल्या नंतर आता ते जाग्या झालेल्या आहेत सगळ्यांच सगळ्या
मग शेवटी ते असं होतं ना चांगले शिकलेले तर शिकलेले बॉय एक तर शिकती शिक्षित ते शिक्षित गावंढळ ते गावंढळ दहावी बारावी वाले तर दहावी बारावे वाले ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन वाले त गॅज्युएशन वाले
जागच्या जागी जागच्या जागी काय म्हणता जागच्या जागी मस्त आहे त्यांचा वाला पहिला कोणतं गाण आहे ते मेहंदी रचनेवाली लगेच दुस दुसरं गाणं लगेच म्हणजे ती मध्ये बसेल असं ना राऊंड करून ये त्यांचं वालं आणि लगेच ससुराल गेंदा फुले आणि तिसरं तिसरं कोणत ये हो बाई मला चांगलं आठवुण होतं बघा हा आली नऊला नवलाई माझी नवसाची नवसाची
हा नवलाई माझी लाडाची लाडाची ग मग तुम्ही तेच घ्यायला पाहिजे होत एक तरर मी काल सांगणार होते पण म्हटलं जाऊ दे
एखादं गाणं सुचऊन न दिलं असंत आम्ही आज म्हटलं पण त्यां त्यांनी जागेवरती उभ राहून राहून त्या स्टेप मस्त आहे त्यांच्या कशा अशा बाईंना पाहिजे होत झाडजुड येत ना मग त्याच्यामुळे मग बरं जागच्या जागीच काही जास्त उड्या मारणं नको काही नको असं म्हणे जाऊ द्या म्हणे आपण सांगून देऊ की आज टाइमच भेटला नाही असं करु ना एक म्हणंत मी नाचेल दुसरी म्हण मी नाही नाचणार त्या बालगृहाच्या बघान आमच्यामध्ये जास्त वयस्करबाह्याआहेत ना दीदी सगळे आमच्या त्यापेक्षा मीच लहान त्यांच्यामध्ये बाकी सगळ्या बाकी सगळ्या मोठ्या आहेत कोणी कोण सांगत चांगलं वाटेल का ते नाचायला आणि त्याला वाटल्या असत खाली नाचून घेऊ म्हणे आपण आधीच्यादिवशी सगळं कोणाला काय नाचायचं म्हणे
बरोबर चांगलं वाटतं म्हणजे काय तुम्ही काय तुमच्या मुलं बाळांच्या लग्नांमध्ये नाचणार नाहीत का म्ह ना का नाचले नाही म्हण एकतर
त्या ज्या आता ज्या नवीन मुख्याध्यापिका आहेत त्या म्हणे जसं आपल्या पोरीचं लग्न आहे आपण पार्टिसिपेट करत तसच सगळ्यांनी सहभागी घ्या तिची बी इच्छा पूर्ण करा म्हणे आपल्या पोटाच्या पोराला जस आपण हं
नाही पण सामील व्हायला पाहिजे असं य ते तर दुसरं काय नाही मग कसं पण नाचेल कसं पण वाटेल म्हणजे आपल्या पोरांचे पोरांच्या पोरांचे लग्न राहिले मग किती पण म्हातार राहिले तेव्हा बरोबर नाच एक तर नाही नाचलं जात तरी पण नाचलं जातं
तेच तेच तिला वे तुम्हाला तुमची इच्छाप्रमाणे काही घ्यायचं असेल, घेऊ शकता तुम्ही म्हणे तिला म्हणे.
हम्म, मग काय घेणार आहेत तुम्ही?
काय माहिती कोणी जी वस्तू नसेल ती घेऊन देऊ म्हणे. बघू आ ता बाक कीचे बायात म्हणे पाचशे पाचशे शिक्षकांनी हजार हजार जमा केले आहेत वाटतं, तिथला वस्तू घेण्यासाठी पाठ वगैरे जे नसेल ते घेऊन देऊ बा. त्यां शिक्षकांचा स्टाफ जास्त आहे ना. जेंट्स वगैरे ह, आमचं ब आहे पण पाचशे पाचशे सांगितलेले आम्हाला तर बई. म्हटलं साडीचा बी खर्च ह व्हाईट कलरची साडी सांगितलेली आहे आता. व्हाईट कलरची साडी नऊशे तीस रुपये डायरे
बापरे!
हा आणि काय म्हणता. ह् हम्म ये आता पंधरा ऑगस्ट स सगळ्यांना सगळ्यांना सारख्या तर ते म्हणे बुकिंग करावं लागेल. त्याच्यासाठी नऊशेची साडी तीस रुपये म्हणे ऑनलाईन येणार आहे म्हणे. पार्सल येणारे ना, आपल्याला म्हणे त्याचे येत म्हणे.
अशी वरून डोक्याला ताण, सगळ्यांना सांगितलेल मग.
तो बी खर्च, आणि आजुन युनिफॉर्मी चेंज होणारय. आणि अजूनू वरून तिचे पाचशे रुप असा चांगलाच खर्च आहे या महिन्याला.
नाही तर तुमच्याकडनंच देत जा ना मला एक त्यात. आमचं चांगलं आम्ही तर युनिफॉर्म चेंज झाला का आम्ही आमच्याकडन खर्च करतोय.
बघा ना. आमचे वाले नई उभी, आमचे वाले देत बी नई युनिफॉ
म म्हणजे तुम्ही चेंज करतात, खर्च आमच्याकडन घेतात. ही कुठली पद्धत झाली.
ते चेंज करणार आहेत आणि वरून अजून खर्च आपला. आणि तो बी नुश्या कशा साड्या राहतात, दीन सहाशे सातशे रुपये लावता त्या साडीचे. एका साडीेचे बाराशे ऐंशी द्या बाराशे वीस रुपये द्या आणि त्या साड्यांना डोंग एका याच्यामध्ये जो खराब होऊन जाता.
काही पण काही पण करतात तुमचे लोक तर खर तर. जे युनिफॉर्म चेंज करतात त्यांनीच भरायला पाहिजे पैसे एक तर. आणि संस्थेकडन तर मग त्यांच्याकडनं मिळायला पाहिजे पैसे पण त्यांच्याकडनं. आमचं तर सगळ्या सी आर पी ना सगळं आयत असत. बॅग आयती, युनिफॉ फॉम आयता. त्यांना अक्षरश पेन अयती असतात रजस जस्टर आयते असतातं, थम पॅड अयता असतो. सगळ स्टप स्टप लर च्या पींना त्यांना विकत घेण्याची काहीच गरज नस
आम्हाला दैनंदिन वई लिहायं लागते ना, ती सुद्धा आमची होती आतापर्यंत. आता आम्ही तिथं कंप्लेन केली ना कि बा आमच्या वया लगेच भरतायेत, तर आम्हाला बी वया च्याहीये म्हणजे मागणी केली आम्ही, तेव्हा ते आता एक एक वया भेटताय आम्हाला.
मी तेवढे एवढे रजिस्टर देतो, त्यांना ते रजिस्टर मध्ये लिहित पण नईत् व्यवस्थित. तरी सुद्धा आम्ही त्यांना चार चार पाच पाचचा रजिस्टर देतो एक तर सहा सहा महिन्यातन, तीन तीन महिन्यातन असं.
त्या लहानपुरांच्या वया कशा, त्या वयाने अजून आम्हाला सांगतात कशा या मेन वया आहेत, या वया तुम्हाला क वाचवू शकता. ते एक काय म्हणता, एक कागद तुम्हाला वाचवू शकतो असं.
आमचे बघितले ना कशे रजिस्टर होतेत. आम्ही एकतर. खराब बनवणार नई दोन दोन दीड दीड वर्ष एकतर ते.
हम्म आजचं वातावरण कस काय होतं, पाऊस पाऊस वगैरे होता का?
काही नई गं बई, सेम तसच होतं. गरम होतं ना काय एकतर पाऊसच नाही इकडे
सावचावी होमवर्क सावचावी चांगलाच होमवर्क आलेला आहे भई आज दोन दिवस येणार बाबा आजच्या आज कमंप्लेट नाही
माझी आठवण पण नाही तिला
रड ह हो ना आ मीही देते ना थांब दोन मिनिटं रडू नको हो रडले आणि काही पेन्सिल सापडून जाणारे रडू राहिले पेन्सिल नाही सापडतते मला म्हणे दर आतुशी बोलते का आतुशी बोलते बाई
ते ना बाई तुला
हॅलो
तुला उद्या सुट्टे ना मऊ मग सुट्टीत येऊन जाना बाबा माझ्याकडे तू अ माझ्याकडे येते ना तू उद्या आईला सांगून दे आई आणि तुझ तुम्ही दोघ जण येऊन जा मग आयला पण सुट्टे ना तुला थोडी उद्या शाळा आहे उद्या तर तु सुट्टी राहील ना
मग दोन दि वड राली काळ द घेश
हा लगेच येऊन जायचं तुम्ही एक तरर मम्मीच आईचं पण ऑफिस राहील ना मग
म सकाळी तर मला श आस
शाळा आहे तुला उद्या सकाळी
हा
ग मी म्हटलं सावला बोलवून घेऊ इकडे माझ्याकडे मी नाही येणार आहे तर बई ग काय गसाऊ येऊन जा ना ग
तुम्ही जागईला
मी येऊ घ्यायला आता
हा
मला सुट्टी नाही ना उद्या माझं ऑफिस आहे ना
सुट्टे घेऊन येे
कसं काय सुट्टी घेऊन येऊ माझ्या सुट्ट्या संपल्या ना मला पण माझे सर रागवतात ना तुमच्या मी मॅडम कशा रागवतात तसं
मला बरं नाही वाटतय असं नाटक करून येऊन जा
ह मग तू तुझ्या मेस ला सांग ना मला बरं नाही वाटत असं नाटक करून तू येऊन जाना माझ्याकडे नाही ग
त उन जा जयलय जय मपिका नाटक दिी
तू नाटक करून ने पहिले तू नाटक करून येे मग मी पुढच्या शनिवारी नाटक करून येईल चालेच हो
जेवण झालं
बाई झालं झालं मी अंडा राईस खाल्ला तू काय खाल्ली नाही कास मी अं्डा खिचडी खाल्ली अं्डा खिचडी तू काय खाल्लं
विनका
हो बाबरे तु माझ खाल्ले खरंच खाल्ले का तू
हो
किती मासे खाल्ले ग तू असही
दोन दोन
दड मासे खाल्ले बाप रे मग पोटात पळून राहिले का ते
ह
मग तू रडत का होती
नाही सापडत ते
तू कुठे ठेवून दिली होती आठवण नाही ठेवली का तू
बुक मध्ये सोले होती संध्याकाळी
संध्याकाळी बुकमध्येध्ये ठेवली होती नाही ग बाळा तसं नाही करायचं बघ आपलं कसं घर आहे आपलं घर आहे ना
हम्म
तू कुठे राहते
घर
तू कुठे राहते घरात राहते ना तू हा मग तस पेन्सिलचं पण घर पाहिजे ना
हा
हा मग आता पेन्सिलचं घर कुठे आहे?
आम कंपास मध्ये दे
हा आणि कंपासचं घर कुठे?
कंपास च घर
हा कुठे असत. बॅग मध्ये बरोबर हा मग आता कधी पण तू पेन्सिल वापरली ना तर वापरल्यानंतर पेन्सिलचं घर जिथे आहे ना तिथेच ठेवायचं आणि पेन्सिलचं घर जिथे आहे. तिथे ठेवल्यानंतर कंपासचं घर जिथे ना तिथेच ठेवायचं. त्याच्यानंतरच तिथून निघायचं नाही तर मग हे असं हरत मग लक्षात नाही राहत. असं होतं ना मग ह
मी न संध्याकाळी बुक मध्ये ठेवली होती.
हो पण बुक मध्ये नाही ठेवायचं मग असंच कुठे पण पडून जाते. ना आता याच्या पुढे लक्षात ठेवशील हा
तुशी देतले होते ना अ मना की कुठ तरी पडून गेली होती
असं झालं का नाही ग मग म्हणून म्हणते ना आता ती जर तिच्या घरामध्ये राहिली असती तर मग ती व्यवस्थित राहिली असते. ना कुठे पडली नसते. ना मग आता उद्यापासनं लक्षात ठेवायचं आपलं जसं घर आहे. तसं पेन्सिलचं पण घर आहे कंपासचं पण घर आहे. बॅगचं पण घर आहे.
हां
जी वस्तू जिथून आपण घेतली वापरली. मग तिला वापस तिच्या घरात जायला पाहिजे. ना आता तुम्ही पण जातात ना बाहेर खेळायला पण अजूनून स्कूलला जातात शाळेमध्ये जातात. ह मग तिकडून कुठे जातात. कुठे पण चाले जातात का अ मग आम्ही तुम्हाला जर शाळेमध्ये सोडायला आलो. मग तुम्ही मला आम्ही तिकडे सोडून देतो. का घेऊन येतो ना वापस घरी तुम्हाला तुमच्या तुमच्या घरी
हा
हा मग तसं त्यांना पण तसच करायचं त्यांना पण त्यांच्या त्यांच्या घरामध्ये ठेवून द्यायचं हा भाऊ
हा
हा मग माझी हुशारबाई आहे. हो मग पोट भरून जेवली का तू
हो
हे हो बापरे मग आता सकाळी तुझी मीटिंग आहे ना पालक मेळावा हा मग छान ड्रेस घालून जा नाही तर कशी पण शाळेचा ड्रेस घालून जाणार आहे.
शॅल
छान रड्रेस घालून जाणार आहेत. तुम्हाला सांगितलंय तसं छान ड्रेस घालून जा असं. का का नाही सांगितलं वापरे मग आई काय करते. सापडली तुला पेन्सिल सापडली.
ह
नाही सापडले मग शोधायची का तुला पेन्सिल मग शोध जा तुझ्या मम्मीकडे दे फून मग मम्मीच झालं का भांडे घासले गेले.
हॅलो हॅलो हा
हा बोल ना ग.
काय नाही गेली आता गेली ती.
गेली का लगेच रडायला लागून जहाते ते.
हा अगसरडला च उ मग बाकी ना पेज. दोन पेजीला आहे ऍपल ए फोर ऍपल बी फोर बॉल ते. चित्र दिलेलं आहे ते काढायचंय आणि परत अजून त्याची कॅपिटल मध्ये लिहायचं बी एसीडी.
हा
ड्रॉइंग बी करायची ती तशी हा हे पण. हा ए फॉर ऍपल मग अपल बी काढयचंय अड कॅपिटल बी लिहायचय पुढे लिटात. ए फोर ऍपल बी फोर बॉल बॉल बी काढायचा सी फोर कॅड बी काढायचे. नाही नाही. मुलांना नाही बोलूय फक्त पॅरेंट्स पाहिजे आहेत दोघे आई आणि वडील दोघं पाहिजे आहेत.
असंय का. चांगलं आहे उद्या काय बोलणार मग तुम्ही तिथे पालक मेळाव्या म.
पालकमेळावमध्ये फक्त समोरून बोललं जातं आम्ही फक्त ऐकतो नुसतं. एढ मतऑिट ोरियम आपण जिथ तिथं नाही का तिची गॅदरिंग राहते.
हा
गॅदरिंग असते ना तिथं असत स्टेज वर तिथे येता येणारे बोलणारे बोलून जात. आता आपण फक्त ऐकायचं नसतं त्यांच टायमिंग वगैरे. हा त्यांचा टायमिंग वगैरे सांगितला जातो. टायमावरती पंधरा मिनिटं आधी घेऊन या पंधरा मिनिटं नंतर सोडा. हे असं करायचं आणि टायमावरतीच पाहिजे टिफिन लाी व्हजिट. ेबलच पाहिजे दुसरं मॅगी वगैरे नकोय. मुलांना जे युनिफॉर्म असतो तो स्वच्छ पाहिजे. मुलांसमोर भांडण करू नका.
हा आणि तुमच्याकडनं काही प्रश्न राहिले तर मग ते नाही विचारू देतात.
प्रश्न विचारणार आहे कोणी विचारत नाही होवे तिथं.
आपण कोणाचे अ शिक्षक का हे ते मुलांशी कसे वागतात काय वागतात कोणी अभ्यास देतय. नाही देतय चेक करतायत नाही करताय.
कुठं उठून जातात कुठं उठून जातात.
मग काय करतील कोणाची हिंमत नाही होत असणार तिथे बोलायची. हा
विशूची विशूची पॅरेंट्स मीटिंगला
तू एवढी काय फास्ट फास्ट बोलतेय थोडं धीर दम कायत घे एकदम असं जसं मागे कु त्र लागले असं बोलून राहिले एकतर
हं हं हो का?
हा ना श्वास पण नाही घेऊन राहिली एकतर इतकं इतकं पटापट पटापट बोलते.
हॅलो आतू
बोला महाराज
तब्येत चांगलीय?
काय म्हणताय माझी तब्येत चांगली नाही तू येतेय का? माझी तब्येत चांगली नाही तू येतोय का उद्या?
हम्म नाई स्कूलय
हो शाळा आहे तुझी जावूदेरे काय शाळेत जायचं काय चांगलं नाही होत शाळेत जाऊन आपण ना म्हशी चारायला जाऊ तू ये इकडे हो ना अरे! बघ म्हशी चारल्या ना एवढं मोठं दूध देतील. दूध दिलं का आपण ते विकू मग दुधाच तुला माहिती का काय होतं दही होतं पनीर होतं हम् त्याच्यानंतर मग त्याचं तूप होत लोणी होतं. पेढा बनतो चॉकलेट बनतं. मग आपण ते विकू पैसे येतील. पैसे आल्यानंतर मं आपण काय करायचं?
गेला बाई गेला विसु पुढे गेला
काय खरं नाही, त्याचं पण न सांगत डायरेक्ट निघून जातो.
हा मध्येच येतो मध्येच जातो विशु
हो. आज तर बापरे! हे असच होतं कधी कधी कधी कधी असंच होतं जास्त वेळ चालतो नाही तर चालत नाही.
विशु ह विशुचं म्हटलं एकट्याची शाळाय त्याच्यामुळे उद्या नु राला कंटाळा करीत हम
हं
हा तिला पण उठवतेच हा तिला पण उठव असं सांगतो ना काय तिला पण तयारी कर तिची पण कर चालू राहत त्याचं
तिचे शाळा नाहीतरी पण करायला लावतो.
हा पण जबरदस्ती उठव चालव तिची पण तयारी करून दे करतो
बरोबर मावस
मंग मंगळवार न सोमवारपर्यंत सगळं पूर्ण करून द्यायचं आहे.
होना होना सोमवार पर्यंत माझा
उद्या मी
हॅलो!
हा बोल ना.
उद्या सुट्टी आहे का तुम्हाला?
नाही ना उद्या कसली सुट्टी मला, ऑफिसये उद्या. क्षेत्रकार्यामध्ये जाईल मी, काम करायला. हम्म.
त्याने सुट्ट्या आता लग्नापर्यंत सुट्ट्या, दिल्या बंद करून आमच्या
चांगलंय ना मग काय. लग्न एन्जॉय करा ना, काम कमी राहतील तुम्हाला. हॅलो.
हा बोला बोला. काय रे? विषय तर चालूय मला दे मला दे चालूय बोलत पण नई तो. हम्म.
बोलत नाही ना काही नाही एकतर.
काय नाही आज मी म्हटलं पाऊस वगैरे काही येईल म्हटलं, काही आला नाही पाऊस.
तुमच्याकडे तरी चांगला म्हणे ते, जोडगीकडे ढगफुटी झाली म्हणे?
काय माहिती नई बी अ- यांना आहेत त्यांना. डगफुटी झाली असं माहिती नई म्हटलं.
ह ह आमच्या इथेच ऑफिसमध्ये सांगत होते.
सकाळी चाललेच हा. झालं असेल ते, पण सकाळी कसं लवकर चालले जाते नि उशिरा येते त्याच्यामुळ काही कुठे चर्चा नई काय नाही, शाळेत बी चाळ ड्युटी असते म्हणून काय. तिथे हा. मोबाईल अलाउड नसतो आजूवरून.
ह बई, मोठं सरकारारी ऑफिसय तुमचं.
मोबाईल अलाउड नई.
हम्म ते काय म्हणतात ते हो, कुठले भारतीय सैन्य दलामध्ये तरी असतं एकतर. परवानगी, मोबाईल वापरायची.
तिथे परवानगी असते, पण आम्हाला परवानगी नई. जे काही असे हा जे काही असेल ते गेटच्या बाहेर. फोन वगैरे करायचा असेल तर पण फोन करायचा असेल तो क, अधिक शिकाचा घेऊ शकता तुम्ही.
बरोबर. मग अधिक शिकातीचा पर्सनल फोन देते का अधिक शिकातीचा.
हां तिचा पर्सनल असतो ना तो फोन देते आम्हांला फोन बी नाही येत तिथ.
माझ्यासारखे अध्यक्षकार राहिले असते म्हणले असते मला पर्सनल फोन मी माझा देणार नाही. ऑफिसचा फोन घेऊन द्या तो वापरतील, मी माझा फोन देणार नाही.
तुमच्या सी आर पीं ना त्यांना वी मोबाईल देता. पण तुमच्याकडून आणि आम्हांला येथे आमच्याच मोबाईला बंद करून दिलेले
हम् मग आमची तर मजा आहे सगळ्या सी आर पी लोकांची तरी सुद्धा एक तर न खरी करतात काय करायचं
येशय पप्पा घरी राहिले असते केला असता त्यांनी फोन.
हम् मी तेच म्हणत होते आज दिवसभर म्हंटलं आज आमचे मॅनेजर पण नव्हते. मग थोडं निवांत होतो आम्ही सगळेजण तर
बरोबर.
तीनच जण होतो आम्ही आमच्या आमच्या मालेमा सर, मोरे सर आणि मी होते.
हां हे बी बाहेर गेलेले होते.
फोन करेल भाऊ फोन करेल भाऊ कुठे फोन करतो भाऊला मी फोन केला तर तर मी बाहेर आलोय म्हणे. मग बाय ती घरी आहे म्हणे तिने नाही केला का म्हणे म्हटलं ती कधी करेल बो ती फोन वर बोलते पण, असं कधी कधी भांडण करायला लाग ते डायरेक्ट एक तर तिचं बोलणं आस होऊन जातं.
हा हा.
काय
चालेल मग, ठीकय. चला मग, आवरा. बाय. आई, काय खरंय का?
हो, ना. चालूय, फोन.
हा, जाऊ दे. आपण ठेवतो आता. बोलू, आपण नंतर. हो.